हा. येतोय का ताई आवाज.
हो ताई मला येतोय आवाज, माझा आवाज येतय तुम्हाला क्लिअर.
हो हो येतोय येतोय, आवाज काय चालू ये. हॅलो येतोय ना, हो.
हो मला येतोय ताई कसं आहे, ऐका ना ताई ऍप वरती बोलतोय ना. पण म्हणजे, मी बोलल्यानंतर थोडस एक सेकंद माझा आवाज तुम्हाला उशिरा येईल. आणि तुम्ही बोलल्या मला, त्यामुळे मग असं हं.
हो का, अच्छा अच्छा ठीक ये. चालेल ना, हं.. आता पाऊस थांबलाय ना, त्याच्यामुळे म्हटलं की बाबा. थोडंसं पावसामुळेच लगेश नश येतो ना, असं आता थोडंसं. फ्रेश वाटतंय, तेच ना.
होत ना या वर्षी त्यामुळे, सर्वच ते हे होते जसं.
तेच ना. तेच न ऊन उन्हामुळे जास्त, असं बाहेर पण पडावसं वाटत नव्हतं. पण आता थोडंसं, दोन तीन दिवस आमच्या इकडं खूप पाऊस झालं ना तर त्यांच्यामुळं. जरास असं हे होऊन गेल होत की ब म्हणजे, आपल्याला ऊन पण नको असत आणि पाऊसही नको असतो. तसं होवून, घेत जातं.
हो हो तेच होतंय आपलं, जास्त ऊन पण नको आणि पाऊस. पण दोन तीन दिवस झाले का असं, वाटतं बस झाला आता नको पाऊस.
हा तेच ना आता थोडंसं बरं वाटतय, म्हणजे जरा असं ऊन ते. पडलं की मग कसं, काम पण करावे वाटतं ना असं. जर सततचा पाऊस चालू असलं की, मग ते आळस चढून जातो आपल्या स्वतःमध्ये. असं होऊन जातं.
हो हो.
बाकी कायं, चालू ये. तेच सुट्ट्यांनमध्ये प्रवास, वगैरे करून आले का कुठं.
नाही हया म्हणजे सुट्यांमध्ये प्रवास करायला अ हो, ऊन पण खूप होतं म्हणजे सकाळी बघा ना तुम्ही सात वाजेपासन तितकं कडक ऊन असायचं. कधी संध्याकाळी सहा वाजून जायचे, सात वाजायचे तरी उन असायचं. मग, असं बाहेर पडण्याची इच्छाच झाली नाही.
तेच ना आम्ही पण, ते याचं करायचो ना आम्ही म्हणजे दर महिन्याला. आमचं ते ब्रह्मविद्या म्हणजे, जे स्वतंत्रकार वगैरे ते करतो ना, तर दर महिन्याला एक एकदा मिीटिंग वगैरे, ठेवायचं म्हणजे एकत्र येऊन करायचं. पणं इत क ऊन असायचं ना, तर त्याच्यामुळे असं वाटाव वाटायचंच नाही की बाहेर पडून कुठंतरी जावं असं एक. एकत्र यावं असं. त्यामुळे हे दोन महिने असेच चालले गेले आमचे काही न करता असं. असं होऊन गेलं, पण फिरायला पण मग प्रवासाला कंटाळा येतो ना, कुठं जर उन्हात गेलं तर असं उन्हामुळे नको नकोसं होतं. समूह असत. आणि हल्ली ऊनतर सगळीकडेच वाढलेलं आहे. म्हणजे एक पंचेचाळीस डिग्रीच्या वरतीच जात होतं असं म्हणजे. अशी गंमत आहे. तिकडं कमी असतंना पण ऊन असं ते, त्या बाजूला असं टेम्परेचर पण थंडीत पण कमीच असं तुमच्याकडे. असं
नाही या वर्षी तर खूप ऊन होतं, इतकं हो भयंकर ऊन होतं म्हणजे सकाळी एक वेळे लवकर उठून सगळं आवरून घ्यायचं आणि परत बाहेरच निघायचं नाही अशी
हां, बरोबर हाय बरोबर हाय.
हो पण आता दोन तीन दिवस पाऊस होऊन गेल्यामुळे आ तस फ्रेश वातावरण झालंय. हिरवेगार पण झालेय, झाडं वगैरे आणि वातावरण पण हवा पण थंड आहे ना.
हम्म हम्म तेच ना ठणका भासवतो. इकडे लवकर म्हणजे पाऊस पडला की, गार हवे हवा लगेच चालू होऊन जाते ब असं. अशा पद्धतीचंही हे असतं. नाहीतर काय काय वेळेस काय होतं, पाऊस जरी पडला ना तर ती खालची उष्ण ता वरती येते ना, तर त्याच्यामुळे मग तो दमटपणा तसंच राहतो आपल्यामध ये च्यामध्ये आजूबाजूला वातावरणामध्ये, हम्म त्याच्यामुळे मग ते हम्म खूपदा म्हणजे दोन तीनदा पडला ना, मग थोडंसं गारवा येतो ब असं.
नाही ते कसं होतं. म्हणजे उन्हाळा संपल्यानंतर पहिला पाऊस होतो आणि लगेच थांबला ना पाऊस, म्हणजे दोन तीन तास जोरात येऊन जातो आणि थांबून जातो तर मग ती उष्णता वरती येते. पण यावेळेस कसं झालंय तीनचार दिवस असं भिज पाऊस झालाय ना, मग ते जमिनीमध्ये पाणी मुरलंय वाहून नाही गेलं. त्यामुळे मग ते थंडावा तयार झालाय.
बरोबर आहे, असं तो पाऊस म्हणजे शेतकऱ्यांना चांगला असतो बट, कारण खालची उष्णता वरती निघते ना ती. तर त्याच्यामुळे मग बियाणं वगैरे लावलं तरी ते उबदार याच्यामुळे लवकर वरती येतं ब असं.
हो कारण की उष्णता राहते ना शेतीमध्ये. मग ते दाना पटकन असं फुगून वरती येतं कोंब.
हा फुगून येतो, त्याला कोंबपण लवकर येतं बुवा असं. म्हणजे निसर्ग प्र त्येकाला वेगवेगळ्या याच्यात हवां असतो असं, शेतकऱ्यांना वेगळ्या याच्यात म आपल्या जो नेहमीचं बाहेरचं कामं करणाऱ्यांना वेगळ्या हेच्यात पाहिजे असतो.
तेच ना. शेतकऱ्यांना कसं पाऊस वगैरे गरजेचा असतो आणि जे जॉब करणारे असतात त्यांला पावसाचं म्हणजे बाहेर पड ड्युटी त्यांना सोडता येत नाही मग बाहेर पडायचं मग बस वगैरे सगळच प्रॉब्लेम असतं त्याच्यामुळे त्यांची इच्छा नसते पाऊस जास्
हा पाऊस जास्त म्हणजे एकच वातावरण असतं पण ते प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर असतं ब असं. कोणाला पाहिजे कोणाला नाही पाहिजे तसं तर पाणी हे सगळ्यांचीच गरज आहे ब असं पाण्याच्या गरजेशिवाय काहीच होऊ शकत नाही असंय धरण्या आतापर्यंत भरले नव्हते पण ते बरं झालं की ब एवढ्या दोन-तीन दिवसाच जेवढा पाऊस पडला त्याच्यामुळे बरेचशी धरणं भर लिगेली असं पाणी कपात थोडी कमी होऊन जाईल. हा तशी धरणं भरली. ते धरण भागात जास्त, पाऊस झाला बुवा असं. तिथ धरणं होती ना तिथं जास्त पाऊस झाला, त्यामुळे धरण लवकर भरले गेले. असं झाला.
हो हो. छान ये आत्ता पण पाऊस झालाय पण तरी पण असं अजून दोन-तीन दिवसानी शेतकऱ्यांसाठी तरी पावसाची गरज आहे कारण की आता पेरण्या झालाय ना आणि ऊन पडलं की मंग लगेच ते छोटे कोंमं वरती आलेली राहतं कवळी राहतं कोणतं पण पिक खूप छोटं कवळं असतं ना म ऊन पडलं की जळी पडायला लागता.
हा उन्हामुळे लवकर त्याला कर करपून जातात बहुते असं. त्याच्यामुळे त्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो तेथे, आहे शेतकऱ्यांना आता हा तीन महिने. पाऊस लागतोच बो असं फक्त जेव्हा पिकं कम्प्लीट होतात आणि बाहेर ये तात त्यावेळेस नको असतो म्हणजे जसं मूग वगैरे असतं मुग उडीद हे आता लावले आणि जेव्हा त्याची तोडणी असते ना तर त्यावेेळेस मात्र तिथं पाऊस नको नाही तर ते सगळं माती चिखलामध्ये चाललं जात्यात त्या
हो माती चिखल्यामध्ये चाललं जातं आणि त्या शेंगांना ला लगेच च वरतीच दाण्यांना कोम येऊन जाता म.
हा ते म जमिनी जवळच असतना ते उंचीला कुठं चिखलमातीचे त्या कुठे खराब होता सडतात. त्याच्यामुळे ह्या आता बघ ना किती कमी झालंय त्याच उत्पन्न खूपच तमी झालेय ककारण प्रत्येकाला ते च घेतलं जरी नुकसान होतं ना पावसाचं असं वेळ येणं त्याच्यामुळे. आणि मजुरी पण द्या सगळंच करा, आणि मग ते परत पीकही हाताळता येत नाही असं होन.
ते तर आहेच मजुरी तर खूप भयंकर वाढली आता. म्हणजे शेतकऱ्याच काही. हातात पैसे येऊ न येऊ पण कामासाठी मजूर लावनं आणि त्यांची मजुरी प्रत खत बियाणे, सगळं ते पैसे जातात. म्हणजे ते बो बे भरोसे असतात पुढे येऊ नाही येऊ पण हे सगळं द्यायलाच लागतं पहिले.
बरोबर आहे ना. हे तो हातात पीक पघतं ना तेच ना. आणि ते कसं शेतकऱ्यांना पीक म्हणजे एक मुलांसारखंच वाढवता ना ते म्हणजे त्यांना जसं आपल्या आपण लहानाचा मोठं करतो आणि त्या मुलांकडनं अपेक्षा ठेवतं तसच शेतकऱ्याच असतं ना. त्यांच ते इतक्या हेच्याने वाढवतात ते, म त्यांना जेव्हा ते मो पीक व्यवस्थित होतं. तेव्हा काहीतरी उत्पन्न त्याचे, पैसे व्यवस्थित असे मिळायला पाहिजे बुवा असं.
हो हो म्हणजे मुलांपेक्षा पण ते शेतीची जास्त काळजी घेतलं जाते. पिकाची कधी-कधी मुलाला तरी सांगता नाही थांब तो दोन दिवस देतो तुला काही पाहिजे असेल. तर पण शेतीच जे पाहिजे ते, पहिले आणा आणि ते ही द्या त्याला.
हा म हेच्या वेळी त्यांना फवारण्या झालं हे झालं त्यांची मशागत झालं ते सगळं, करावंच लागतं म्हणजे असं मग तेच्यासाठी. पाऊस बघायला नको, ऊन बघायला नको थंडी बघायला नको. काही काही आता, तरी बरं असेल. की ब रात्री नाही तर काही शेतांमध्ये तर रात्रीच्या वेळेस पाणी सोडायचे. त्याच्यामुळे मग त्यांना रात्रीत‌, सुद्धा उठून जावं लागायचं ते करायला. आता थोडंसं बदललंय ब लाईट वगैरे,
नाही नाही, म्हणजे आपण तरी शेती काही भागांमध्ये तोच, प्रकारे जेव्हा कांद्याचा सीजन असतो ना. कांदे भरण्यासाठी रात्रीच जायला लागतं लाईटच रात्रीचे दिले जाते आणि दिवसभर
अरे बापरे, तेच ना. आणि आता शेतात कसं झालंय ते, जेव्हा आपले म्हणजे ते आजूबाजू जे जंगल आहे ना ते, तोडण झाली ना. तर ते प प्राणीसुद्धा त्या शेतांमध्ये येतात, अशी गोष्ट झाली म्हणजे शेत करायला ती पण भीती राहते, की बुवा रात्रीतन कोणी म्हणजे बिबट्या म्हना. काय असं दिसून जाईल की काय म्हणे तिथं पण जीव त्याचा, घाबरतो बुवा असं.
तेच ना म्हणजे एवढं तीन वर्षात तर ज ते झाडं तोडणं वगैरे सुरु झालंय नाहीये रस्त्यांची कामं वगैरे हे काहीतरी कारणं देऊन जे झाड तोडल्या जातात आणि त्याच्यामुळे, तीन वर्षापासून बिबट्याच तर इतका त्रास हे भरपू भरपूर‌ लोकांना त्रास आहे. म्हणजे, कोणत्या पण गावाकडनं हीच बातमी येते की, इकडे बिबट्या दिसला यांना, प खाल्लं त्यांना असं काही ना काही चालूच आहे आता.
होना तर. आणि एक तर विषय बघितलं मी, त्यांनी माणसांना पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं की बो बिब त्याने खाऊ नये म्हणून म्हणजे सुरक्षितता त्या आपल्यांना त्या त्यांच्यापास सुरक्षित करावे लागलं बुवा असं, अशी गंमत झाली आता पण तिथं. चुकी तर मानवाचीच असते ना, माणसांनी झाडं तोडली हे तोडली कुठल्या का कारणाने होईना. त्यांचं अस्तित्व त्यांचं घरच, आपण जर हे केलं तर ते बाहेरच पडतील बुवा असं. तेच्यामुळे आपणच म्हणजे, थोडंसं आपल्या गर वजन वरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. की जेणेकरून झाडं कमी तोडले जातील, जंगले व्यवस्थित राहतील. असं हो. सगळीकडे तेच चालू आहे सगळीकडे तोड झा हे झाडं तोडायची आणि पुन्हा नवीन झाडं लावायची.
हो ते होतंय मोठी झाड तोडतोय आणि, नवीन झाड लावतोय पण त्याची काळजी नाही घेतली जातं. ना ते नवीन झाड मोठं करण्यासाठी, मेहनतच नाही घेतली जातं.
किती मेहनत लाव लागावी लागते न असेल.
हो मेहनत लावावी लागते पण ती लावली जात नाहीये, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी बघा नवीन झाडांची लाग वड झाली पण लक्ष न, दिल्यामुळे ते वाळून गेले ना.
अं.. तेच न तेच न.
हम्म.
चालेल मग. ठीक आहे ठेवू, करते मी हां बाय हां. तेच छान वाटलं मलाही खूप छान वाटलं धन्यवाद